हॅलो! हा बोलाक मॅड
आवरल का?
होय आवरल तुमचं?
वय झालं बघा.
वातावरण कस हाय तिकडं? पाऊस नाय इकडं. हिकड पण ऊन जास्त पडलेय बघा काय पावसाचं अं पाऊस यायचं नावच घेत नाही.
होय आ आला म्हणजे कधी येतोय वळवाच्या पावसासारखं कवा तर आणि बाकी टायमला उकडतंय.
ते हा हे शेतकऱ्यांचं नुकसानच ओ ते पावसामुळं पाऊस नसल्यामुळे माणसांचे बरेच काम थांबल्यात हं.
हां.
हा हा जेवण?
होय जेवण झालय, जेवायचं अजून, सगळं आवरलेलं.
हां. हां. आमचं पण झालं आत्ता कपडे वगैरे धुन आलो अजून अं जेवायचंय.
हां हां.
हम्म मुल?
मुलं हायत की बसलेत.
हा हा.
तुमचे?
आमची पण हाईत खेळा लागल्यात.
हां हां.
हम्म.
आणि काय म्हणताय?
काय नाय बघा, तुम्ही इडली कशी करताय वो?
इडली तांदळाची पण करतेय आणि रव्यांनचीपण करते.
हा, हा तांदळाची कशी करताय?
तांदूळ अ, तीन वाट्या तांदूळ घेतलं कणी एक वाटी पोहे आणि आर्धी वाटी उडदाची डाळ
हा
आणि एक दोन चमचे मेथी, मेथी घालते मी
हा
ते हां
हा
उद्या सकाळी करायचं असेल तर ना, मी आज सकाळी म्हणजे ह्या वेळेला भिजत घालते.
हा
सकाळच भिजवायच आय आठ, आठ वाजता भिजवायच म्हणजे त्याला भिजाल पासा तास पाहिजेत नैय, म्हणजे हा आठ वाजता भिजवायच
हं
मग अ, संध्याकाळी चार- पाचच्या दरम्यान ते बारीक करायचं पूर्ण मिक्सरला. भिजवून ठेवलय, बारीक एकदम पीठ. आणि ते रात्रभर तसंच ठेवायचं
हा
पीठ झाकून ठेवायच व्यवस्थित म्हणजे थंडीच्या दिवसात जरा लवकर हे होत नाही, उन्हाळ्या दिवसात लगेच ते फॉर्मेट होतंय. फुगतंय पीठ, फुगायला पाहिजे ना असं फेस आल्यासारखं होतय मोठ जास्त पीठ फुलतय, तसं व्हाय लागतंय पूर्ण तर ती इडली छान अशी सॉफ्ट होत्या, आतन जाळी तेन येत्या.
हा हा
म अ रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं करत्या वेळेस म मीठ जरासा सोडा घालायचा.
हा घालायचं, काय त्याच्यासोबत काय करताय?
त्यासोबत चटणीच करतोय, मला सांबर लागत पण नाही आणि कधी केलो पण नाही मी
हा, हा गरम गरमच खायायची
हा
आणि आंबोळी कशी करताय मग?
आंबोळी पण त्याच पीठाच्या होतात की
हा, हा तांदळाचे पण हुत्यात हा हां
हां जर इडली किंवा आप्पे करणार असलो आपण, तर त्या पिठात ते पिठ थोडसं घट्ट ठेवायचं, म्हणजे आंबोळीला कस जरा जास्त पीठ सईल लागतय म्हणजे पा तळ लागतय म्हणजे पातळ आंबोळ्या होतात.
हां
आणि इडली आणि अप्पेला कसं थोडं पीठ घट्ट लागत
घट्ट, तुम्ही गऱ्याच आप्पे करतायसा काय?
होय रव्याचे पण होतात की ताकात भिजवून.
हा ताकात भिजून हा हा जर आपल्याला गडबडी हे हुसतर रव्याच ताकात भिजवून केलं तरी पण चालतंय. दे हो की नाही
हा ते इन्स्टंट करायचे असतील तर लगेचच्या लगे म्हणजे एक तासाभरात आपल्याला पाहिजे असली तर ना
हा
तासभर आधी रवा ताकात भिजवायच जास्त आंबट ताक असेल तर मग लेच छान होत. चव येत त्याला भारी असं
हा हा
फक्त काय नाही इडली ना आणि आपल्याला पीठ जरा घट लागते. आणि आंबोईला पातळ लागतं.
असक्तवे हा हा
मी तांदळाच करतोय लयच भारी गडबड वगैरे असली तर मग कधी तर रव्याच करायचं
हा हा
तुम्ही कसं करताय मग?
मी इडली कधी केलेली नाही पण आंबोळी ह्याच प्रकारे करतोय आम्ही पण तांदूळ म्हणजे आम्ही संध्याकाळच करतो ना ज सकाळची घरात गडबड असतीया
ह
त्याच्यामुळे रात्री तांदूळ भिजवले की उद्या सकाळी जिवून खाऊन आपण ते मिक्सरला बारीक करतोय आणि मग झाकून ठेवून संध्याकाळी करायचं.
हा हा हा त्याला वेळ परर्मंट केल्यावर हा बटाट्याची भाजी पण लागते आणि खोबऱ्याची चटणी पण लागते.
चटणी पण लागते हा तुम्ही खोबऱ्याची कसं
हा मी खोबऱ्याची चटणी खोबरं ओलं खोबरं आणि फुटाण्याची डाळ आणि यात लाईक पाच सहा पाकळ्या लसुणाच्या आणि दोन मिरच्या घालतो. आणि ते मिक्सर ला बारीक करतोय. नाही तशीच घालायची होते की बारीक खोबऱ्या संघ बारीक होत्या. तुम्ही भिजवताय का हा?
कधी मी पण केलं तसं फुटाण्याची डाळ घालून. फक्त खोबऱ्याची
हो छान होतंय त्याला टेस्ट भारी येत्या आणि घट्ट होत्या चवीला पण भारी होत्या.
हां हां
आणि तुम्हाला सांगतो तळ बारीक करून घेतलं का नाय ते सगळं त्यातत मीठ टाकायचं आणि फक्त तव्यावरं जिरं मोहरी कढीपत्ता आपल्याला आवडतं असेल तर हिंग घालायचं आणि कवा त्याची फोडणी त्याच्यावर घालायची ते ते काय गरम करायचं नसतंय. खाली ठेवून फोडणी वरून ओतायची त्याच्यावर
हा हा
मी सांबर कधी केलो नाही म्हणजे सांबारच कधी करून बघितलोच नाही मी.
नाही काय हां सांबर म्हणजे तिखट?
हां तिखटच की इडली बरोबर खात्यात ते सांबर.
नाही हो ते कधी आम्ही खोबऱ्याची चटणी करतोय.
हां काय तेच की मी पण नाही कधी सांबर केलो.
खोबऱ्या
कारु खोबऱ्याची चटणी करतोय. सांबर नाही केलं कधी. हा सांबर नसतय का ते उडपी हॉटेलमध्ये असते बघा इडली सांबर म्हणतात. चटणी आणि सांबर दोन्ही वाढतात.
हां ते नाही हो कधी केलं मी पण
त्याला लय काय काय भाज्या तेन लागत्यात. आणि मेन म्हणजे त्याला भोपळा लागतोय लाल भोपळा असतो ना आपला तो कवळा असतोय बारका असतोय त्याच वेळेला असत्यात नाही बारके बारके विकायला
हां हां हा
ते ते भोपळा लागतोय त्यात घालायला भोपळा, काकडी, बटाटा, शेवगा अशा मिक्स भाज्या शिजवून घेऊन म का जर त्याला फोडणी देऊन असं एक प्रकारचे ते आमटी गतच पण ते सांबर मसाला म्हणून वेगळा मिळतोय. त्याला ते सांबर सारखी टेस्ट येत्या हम्म
हां हां
जरासं आंबट-गोड त्यात तेनी चिंच पण घालतात सोडा चिंच नाही तर ते आमसूल अस असतय बघा. हां मी कधी घातलं नाही म ते का माहित नसते. कधी वापरलाय चिंच घालून मी शेवग्याची आमटी करतोय. शे शेवगच्या शेंगाच्या आमटीत चिंच लागत्या आम्हाला तर सवय हाय सासुबाई पण तसच करत होत्या. त्याच्यामुळं तुम्ही घालताय?
अ आम्ही पण नाही ते कसं आमच्यात घरामध्ये असं आंबट पदार्थ खातच नाहीत आओ टॅमॅटो घातला तरी पण ओरडत्यात त्याच्यामुळे असं आम होय होय अहो टॅमेटो ते सासऱ्यांना क नाय आंबट अजिबात चालत नाही टॅमेटो सुद्धा टीत आम्हाला घालू देत नाहीत.
हं ते असत्या सवय असत्या नाही एखाद्याला
हां ते तांदूळ आपण भिजवून आंबोळी करतोय ते पण जरा आंबूस लागतय कणी ते पण खात नाहीत अस आमच्याकडं कसं एक एक जण डायरेक्ट तांदळाच्या पिठाची करत्यात.
होय होय गिरणी गिरणीतनं डायरेक्ट तांदूळ दळून आणायचे आणि ते त्याला चव येत नाही पण
नाही चव येत नाही हे कसं आंबट जरा आंबूस पणा आलेला असतोय त्याच्यामुळं ते चांगलं लागतय.
आणि चांगलं पण लागतंय आणि मेन म्हणजे ते आंबल्यामुळे त्याचं पौष्टिक पण वाढलेलं असतय पौष्टिकपणा पण चांगला असत. आंबोळी, इडली खायची असत्या.
होय होय मग आम्ही आप्पे पण तसच कर तोय कधी कधी जर जर असं डायरेक्ट जर करायचा विचार तर मग तांदळाचं पीठ जरा आणि त्याच्यामुळे आमच्यात कसं तांदळाचं पीठ भाकरीला असतयच नाही त्याच्यामुळं तांदळ तांदळाचं पीठ आणि जरा गरा जरा दही ताक असं कायतर घालून कणी मग ते आप्पे गडबडीत होतय
करताय काय?
हा मग कधी खोबऱ्याची चटणी करतोय नाही तर ती डाळी च्या आमटी सोबत पण चांगल लागतय ते.
होय. आम्ही डाळीची आमटी पण चालत्या सोडा ते सांबर सारखंच असतय. पण ते जरा ओरिजिनल सांबरला कशी जरा अंबट - गोड चव असत्या.
ह होय. हा.
आमच्यात पण कोण एवढं सांबरचं लाडकं नाहीयाय सोडा. चटणी वरच सगळ्यांचं भागतय. मला खोबऱ्याची चटणी एवढी आवडत्या. की चपाती संंग पण मी खाऊू शकतोय. हा खरंच एवढी आवडत्या म्हणजे आंबोळी इडली आपल्या सप सपल क नाही करून पण ते चटणी उरलेली असत्या. मी जास्तच करत्या. मला ती चपाती संग पण खायला आवडत्या.
म्हणजे ते बाद होतय म्हणत्यात नव्ह व ते लय उशर ठेवून पण.
का बाद का होतय? असं तर कधी वाचलं नाही मी. आणि कोण बोललो पण नाही मला.
तर मी फ्रीज लावताय काय राहिलेलं?
हा फ्रीज आहे की, फ्रीज मध्ये ठेवायचं.
हा हा ते आम्ही फ्रीज हाय म आमचं एकदा बाद झालेलं स रात्री केलेलं. आणि सकाळीपर्यंत ते काही बादच झालेलं आव.
काय तर चुकलं असल मिस्टेक झाल असल. नाही तर वात वातावरणामुळ झाल असल. पण शक्यतो होत नाही.
मग ते मला आमची आजी आणि माझी बहीण पण कशी म्हटल्या त्या म ते आपण हे केलेलं नसतंय फक्त ते मसाला केलेल असतय त्याज्यामुळ ते हे होतय म्हणून.
नाही काय तर झालं असल चुकीमुळ नाहीतर त्याच वातावरणामुळ झालं असल. माझ्याकडण तर कधी झालं नाही बा. मी आज सकाळी जर केली किंवा आज संध्याळी जर केली तर दुसऱ्या दिवशी खातोय मी.
हा हा.
फ्रीज मध्ये ठेवतोय खरं मी.
हा हा. त्याज्यामुळच म ते एखाद फ्रीजमध्ये ठेवू? हा - हा ठेवा -ठेवा.